आवाज येतोय का.
हो येतोय जरा घुमतोय का रेंज मध्ये आहे ना.
हा रेंज मध्ये आहे फुल रेंज आहे सध्या
हा ना हा ह का नाही करत पण हो मला कविता बोलली कारण कविताचे दोन हे झाले. म्हणजे माझ्या अगोदर एक एका बाईने मला तीन कॉल केले.
हा हा
हा हा आणि ती म्हणते की मला तुमचं बोलणच आवडतं. आपण म्हणे बोलूच या कंटिन्यू तू येते काय काय नाही. शूटिंग एकदा तो नाही हो म्हणे परत परत बज तिने मला दोन केले मी एक केला तीन कॉल झाले. तरी मला चौथ्यांदा मेसेज केला. आता तुम्ही परत करा म्हटलं राहू दे आता नंतर बघू प मला खूप आवडते. तुम्ही बोलता ते म खूप छान बोलत. अगं तेव्हा झाले आणि कविता म्हणते काय कॉलच लागत नाही आता
हो कॉलेच लागत नव्हते. खूप वेळ
मध्यंतरी एक तासाचा तो माझा गॅप गेला. मग कविता आणि एक केला मी एक केला कडून घेतला. काही सकाळी बैठकी केला गेलो. त्याच्या मुळे सगळ राहिले कॉल ना आता म्हटलं निदान पाच करून घेते आजच्या दिवसाचे किती दिवस आहे. काय माहितीय अजून
नाही ते तेीच पूर्ण करायचेत.
असं आहे.
हा तेीच पूर्ण झाले की मग. येत आपल्याला कारण दिदीचे तीस पूर्ण झाले आता तिला लागत पण नाही येत पण नाही.
म्हणजे तिला आपण पण नाही करू शकत.
नाही लागत नाहीये मी सकाळी खूप वेळा ट्राय केलं. सकाळी काय झालं. पहिला कॉल मी केला नंतर परत मीच केला. आणि मग ती बली आता मी करते माझा लागत नव्हता. मग ती म्हंटली मी बघते तिचा शेवटचा कॉल होता. तो आणि मग त्या त्याच्यानंतर तिला कुणी पण लावलं तरी लागतच नाही. आता आणि तिला पण नाही आता करताय. म्हणजे त्याच संपलं आता ते हम् तेच कॉल आहे तोपर्यंत किती झाले तुमचे हो काय माझे वीस झा आता मला एकवीस ते पंचवीस आले.
हा मग बरोबर ते वीस कंप्लीट झाले का पुढचे येतात. ना काल पंधरा झाले ना. त्याच्या पुढचे आले तर मग ते जे काल दुपारीच माझे पंधरा झाले आणि त्याच्या जे पुढचे आलेत ना तेच मी केले नाही दुपारपासून. मी नंतर पकले ना मला एवढ. एवढा कंटाळ आला. म्हटल बोलून-बोलून आज बाकी. बाकीची काम राहिले मग मी नंतर लक्षच दिलं नाही ते कॉल
हा नाही ते काय होते, दुसऱ्याचे येत राहिले ना मग.
तस झालं ग आणि ते काय- काय बायका आहेत ना त्या. का त्या त्यांच्या करतात आणि ठीक आहे नंतर करतो नंतर मग काय भाव नाही देत. म्हणजे मग माझे राहिले तशे. म्हणजे लगेच लागोपाठ एकीकेने केला तर तुझा झाला माझा झाला. संपला तो विषय तिथल्या तिथं. एक एक झाला. तर त्यात असं काय-काय नाही करू काय काय सांगतात, लगेच करा ठीक आहे, आता माझा झाला आता तुमचा. करा अस एक तर मला काल मेसेज केला. दोन दिवसापूर्वी मेसेज केला मी कॉल करू का अजून तिला मी दहा कॉल म्हणजे हे केले तरी तिचा मला अजून रिप्लाय नाही. करा म्हणून हा एक मेसेज केला मला. तुमच्याशी बोलायला आवडेल म्हणून. आणि मी तिला सारखे आता मेसेज. करते करूया का कॉल, करूया कॉल, तर काहीच नाही म्हटल जाऊदे तीला दिल आता सोडून. आणि काल संध्याकाळी माझे पंधरा क. कंप्लीट झाले. मग मी आजीबात लक्ष. लक्ष दिलं नाही सोळाव्या कॉल. कडे, माझे झाले असते काल, पण मला पकली म्हणजे माझे कामं राहिली सगळी.
हा बरोबर आहे, आणि ते काय होतय नाही लागले ना कि मग सारखंच ट्राय करत राहतो, मग त्यात वेळ जा
हो वेळ जातोय ना रेंज असते-नसते, आता मी म्हटलं मला पण आज. का नाही पण म्हटलं चला दोन चार तरी म्हटलं संध्याकाळपर्यंत पाच तरी घेते करून.
हो आले असतील तिला आलेत ना. कॉल.
वैशालीने मला एक पण नाही कॉल.
मला पण नाही अजून, मला मेसेज आलता दोन-तीन दिवसापूर्वी. पण त्यावेेळेस हे काय माझं ण अस समर्थ नी मोबाईल नेला की, मग मला करता येत नाही.
म्हटलं करून घेऊया एक एक कॉल, करन दोन दोन तीन तीन केले तरी हो कारण तिचा एक ही नाही मला कविताचे तात म्हणजे आता कविताचा आणि माझा दोघंचा दोनीकडून झाला ना मी पण ने पण केला.
पण माझे तिचे आणि माझे आता दोन दोन झाले. मगाशी, आणि मायाच माझा झाला पण ते मायाला लागतच नाहीय कट
हो का मी माझी कशी ह बाकीच्या संग काय ध्यान साधना विधना जे असते ना, ते राहते ना मग माझी मग मग काल संध्याकाळी मी माझे क आता भगवद्गीतेच हे चालू आहे आ मासा निमित्त तर तेह चालू करते मी म्हणजे ते चार ते पाच असतं ते काल मी अचानक मोबाईलवर सगळं मी काल चार नंतर असं ठरवलं कॉल घ्यायचंच नाही. बघते तर तिचा मेसेज आला. का आज मीटिंग आहे. म्हटलं बरं ठीक आहे मग बाकीच रखल्यानंतर मग तिचा पुन्हा मेसेज आला का संध्या का विशेष मिटिंग आहे कार्यक्रम आहे म परत झाले त्याला जॉन जाऊ दे म्हटलं थोड मनाला काहीतरी शांती आणि तितकं छान वाटलं येवून योग आला काहीतरी होत ते योग आला म्हणजे असा कार्यशाळा मग ते जॉईन केलं आणि नंतर मग रात्री जेवले बाकी चे काम आवरुन झोपते रात्री तर मी कोणालाच नाही माहित
मी पण नाही संध्याकाळी नाहीच बघत सकाळीच थोडे करत असतो. ते आणि दुपारी मग एखाद दुसरं दु कधी काय होतय, कॉलच लागत नाही त्यात वेळ चालय आहे काही सकाळी सकाळी फास्ट होतायत कॉल सात वाजता साडेसातला लावले
हो
सकाळी म्हणजे माझे सलग पाच सहा होतात.
मग मी सकाळी असते की फ्री कारण मामा कशी म्हणजे तेवढ्या लवकर- नाही पण सात ते पाहणे आण कारण मामा पण आठला जातात- तर त्यांच कस जायच- त्या वेळेला नुसतं हे दे ते दे मग त्याच्या त म्हणजे आपल्याला डिस्टर्ब असत
बहुतेक ते सकाळी लाईन क्लिअर असेल स- सकाळची लाईन क्लिअर असेल कुणी नसत ना सगळे कामात-
कोण तर मी तरी बघते सकाळी आठ वाजापासून तर मी विचार करते म्हटलं मी आहे म्हणून काय बाकीच्या म त्या दिवशी एक होते ते सकाळ सकाळी नऊ ला झाले आमच्या- कॉल तर मग नंतर- काल काय करत नाही काल समजा- झाले आज तर मी बैठकीला गेले त्याच्यामुळे- का बघितलंच नाही अकरा नंतर येऊन बघितलं- आता उद्या तसं करते आठलाच मेसेज टाकून ठेवतो कोण असेल तर-
सकाळचे कॉलफास्ट होत आहेत नंतर वेळच लागतोय दुपारी होत- होय नाहीत कॉल-
हा मग तेच ना आता हे सकाळी एकदा आठला गेले का मला काहीच कामं नसतात ना- मग तेवढ्या वेळात म दोन तास- आणि ते सकाळ सकाळ आपल्याला पण बरं वाटतं जरा एनर्जेटिक असत- जरा हे होत नंतर दुपारी- दुपारी अकरा बारा नंतर ना तो कामाचा - अ इकडे हा हे पण ह दोन्ही म्हणजे म्हणजे आणि हेच- होन नाही लागले काही पण चिडचिड होत- ते बाकी ह बाकी आहे चिड- हो ते- काम नाही होत माझं- तसच होत मग काल संध्याकाळी मी पाणी आलं की कामं करून घेतली- आज पण आता सगळ पसारा पडल्या आता अजून हे पाच करते ना आता- आता आली ते समोर बिल्डिंग झाली ना तेव्हापासून कसं झालं रोहामध्ये पाण्याची टाकी एकच आहे त्या वरसे गावात- आणि अ हे- काय बरं बोलतेय बिल्डिंग- आजूबाजूला भरपूर झालेत आणि आमचा वॉचमॅन आता जो नवीन एवढा बेकार आहे ना तो त्यानी कसलं दुकान टाकले कांदे बटाट्याच- त्याच्यामुळे तो पाण्याची टा- चालू करायला पाहिजे ना कॉ- येतच नाही दोन टाईम त्याच्या पाणी एवढ- मी अस कधीच नव्हत पंधरा वर्ष. हा ह्या चार महिन्यापासून एवढा प्रॉब्लेम चालू झाला जानेवारी फेब्रुवारी पासून पाणी सकाळी येतो तो सहा साडेसहा ला कधी शाहाणा सोडेल तेव्हा, कधी सातलाच जातं कधी आठला साडेआठ नऊ-दहा काही त्याचा वेळ नाही. आणि संध्याकाळी सातला येत. लगेच आठला जात. पण काल तर संध्याकाळी आलंच नाही पाणी. हा मग ते ना एक हंडा कळशी भरली ना एक. हंडा कळशी भरते, ती स्वयंकाला होते, एक्वागार्ड असतो ते प्यायचं असतं, आणि पाण्याच्या दोन टाक्या आहेत ना माझ्या मोठ्या. हजार-हजार लेटरच्या हा. जाऊन या. सेपरेट आहेत हा घरात आपल्या एक घ घरातल्या टॉयलेट बाथरूमवर एक टाकी आणि बाहेर एक गॅलरीत. एक आहे ना. तर मग त्या, मग त्या गॅलरीतला जर पाणी चालू केलं ना तर मग त्याच्यावर वॉशिंग मशीन पण चालते माझी पण जरा हे नंतर ॲक्वा पण चाल पण घरात भाजी पाला व्हायला ते होत भात आणि आत आपलं आहे ते असले टॉयलेट बाथरूम त्याच्यावर मला तेवढं टेन्शन येत पण ती पाण्याची सवय झाली ना तर ते बारीक ह्याच्यामध्ये काही पाणी सुचत नाही आणि मशीनच पण कसं असत एवढं ते लोड खेचत नाही पाणी फोर्सनी म वरून ते बाद पुन्हा ओतायला लागतात.
अच्छा हम् सगळ्यांना दिदीला तेच प्रॉब्लेम झालाय पाण्याचाच आणि पावसाचा बघा प
नाही आमच्याकडे इकड आता भिडायला काय प्रकल्प पाणी जवळ आहे, पण आमचा वॉचमॅन आहे, तो टाकी फुल्ल करत नाही, येऊन वॉल त्याच्यामुळे ते पाणी पुरत नाही आम्हाला. म्हणजे तो कमी. कमी ना. एक तासात जाते अर्ध्या तासात जाते लोकांचे काम राहत राहतात दुसरं आज तर. कधी आता मी. यायच्या आत गेलं. काल तर संध्याकाळी आलंच नाहीत. त्या आता तो वॉचमॅन काढून नवीन ठेवायचां आहे तेवढ्यासाठी. पाण्याचे जाम वांदे होतात, हा दोनच. दोनच तास, दोनच वेळ सोडतो ते पण संध्याकाळच. अर्धा एक तास ते पण फोर्सनेच असतो सकाळचं जेमतेम सहा ते आठ. कधी कधी साडे आठ बेकार आमचं पाण्याची अवस्था कधी नव्हतं मग मी आता गुड्डू आली होती आठ दिवस तर मी एक पिंप एक्स्ट्रा भरून ठेवला होता टॉयलेटमध्ये
हा म्हणजे लागतय हो पाणी सारखं
केलं सू केल की धुवाय लागते कपडे सारखे त्याचे धुवायला लागायचे चड्डी वगैरे काय ना कायतर मग त्याच्यामुळे काय केलो तर एक एक्स्ट्रा पिंप भरून ठेवला आता ती गेल्यावर ते ओतून पुन्हा उपडा घालून ठेवला टाकीच असलं तरी पण असे वांदे हा हा हा कोण पाव हा लघ काय दोघं अस तर काय वाटत नाही एकदा सकाळी माझा स्वयंपाक झाला काही दिवसभर मी त्या गॅस कड बघायला पण जात नाही त्याच्यामुळे माझे लय वांदे होतात ह्या पाण्यामुळ
होतय तस आम्हाला सांडायचं पाणी आहेच चोवीस तास फक्त प्यायच पाणी आपलं सांडवायचं पाणी आहे चोवीस तसा फक्त प्यायचा पंधरा मिनिट येत आम्हाला रोज
रोज पंधरा मिनट
हा रोज पंधरा मिनिटं असतं पंधरा मिनिटच असतं रोजच
अर मग त्या तेवढ्या याच्यात भरून ठेवतेस का
हा नाही मी नाही भरत मी काय केलंय जे सांडायच्या पाण्याचे टाके त्यालाच डायरेक्ट फिल्टर जोडले वरच्या टाकीलाच त्याच्यामुळे मग नाही मला मी नाही भरून ठेवत थोडफार केस वगैरे धवायचे असले तर भरून घेते
हा हा हा पण मग प्यायचं पाणी मग तो फिल्टर त्यालाच जोडलाय
फिल्टर हा वरच्या ज्या टाक्या आहेत ते बोरच पाणी हो आम्हाला वापरायला आहे बोरचं पाणी आणि सांडवायला येत आहे कॉर्पोरेशनच पाणी म ते म्हणजे प्याला कपोरेशनच येतय आणि सांडवायला बोरचं पाणी आहे
त्यालाच ते जोडून घेतलं फिल्टर
घेतलं. आपला टाईम झालाय हा चालत ठेव हो हो हो.